हॅलो
नमस्कार
नमस्कार
कशे आहात? तुम्ही कसे आहात? मी पण मजेत आहे आता मी तुमच्या जवळ मुलगी वाचवा अ मुलगी शिकवा या विषयावर टॉपिक आपण जरा बोलूया हो बोलायचं आणि हो आज आपण मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे खरोखरच खूप महत्वाचा विषय कारण मुलगी ही कुटुंबाची समाजाची एक महत्त्वाची व्यक्ती आहे आणि
घरची लक्ष्मी असते त्यांना लक्षणे म्हणजे घराकडे लक्ष्मी ते बरोबर त्यांना सन्मान पण द्यायला पाहिजे आणि
मुलगी ही शिकलीच पाहिजे कारण खरोखरच खूप ह्या विषयावर म्हणजे पण त्यामुळे मुलींना जेव्हा पासून समान हक्क आणि संधी मिळणे फार गरजेचे आहे
हो आणि इथं म्हंजे इंग्लीश वा हा केवळ एक संदेश नाही तर समाजात प्रकृतीचा पाया आहे आणि मुलगी ही कुटुंबाच्या आणि समाजाचा महत्त्वाचा आनंद असता आहे आणि तिच्यामध्ये चांगले शिक्षण दिलं तरी संवलती आणि आत्मविश्वास आणि जबाबदार नागरिक होतात.
बरोबर कारण आज आपण जर म्हणजे बेटी कारण जर म्हणजे मुलगी वाचवा मुलगी शिकवा यावर आपण जर घोषणा वगैरे म्हणजे जे काय असेल ना आपण जो चांगले मुलगीला जर सन्मान दिला ना तर मुलगी खरंच प्रगती करू शकते कारण मुलगी कुटुंबाची आणि समाजाची एक महत्त्वाची व्यक्ती आहे कारण त्यामुळे मुलींना जन्मापासून समान हक पा आणि संधी मिळणे फार गरजेचं आहे. कारण पूर्वी काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जात होता. कारण मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते पण आताच्या परिस्थितीमध्ये बदलत आहे कारण मुलगी वाचवा मुलगी शिकवा अं कारण हे तर म्हणजे फार महत्त्वाचं आहे कारण पहिल्याच्या युगामध्ये मुलगीला खरंच भेदभाव देत होते पण आताच्या जगामध्ये मुलगी पुढे आहे मुलापेक्षा मुलगी पुढे आहे. म्हणून खरं मुलीला श शिकवलं पाहिजे वाचवलं पाहिजे.
एकदम बरोबर आणि तो म्हणजे तो आणि मुली मुलीशी म्हणजे शि ज मुली मुलगी मुलगीची आपल्याला कुटुंब योग्य काळजी घेता येते मुलांना चांगले संस्कार देता आणि समाजाचे विकास महत्वाचे योगदान देतात म्हणजे शिक्षणामुळे म्हणजे तिला योग्य निर्णय घेता ही क्षमता आर्थिक स्वलंब आणि स्वतःच्या हक्काची जाणिव होती आणि त्यामुळे म्हणजे तिच्या जीवना आधिक सुरक्षि ता आणि सन्मानने होते.
हो कारण मुलींना शिक्षणापासून खरंच पहिले दूर ठेवले जात असे पण आताच्या परिस्थिती म्हणजे खरंच बदलत आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा या संदेशाच्या मुख्य मुख्य उद्देश म्हणजे मुलीचे संरक्षण करणे नाही तर त्यांना चांगले शिक्षण देणे. हा मुलगी शिकली तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. शिक्षणामुळे मुलीमध्ये आत्मविश्वास वाढतो त्या म्हणजे आपल्या हक्काबद्दल जागरूक होतात. आणि योग्य निर्णय पण घेण्यास सक्षम बनतात. कारण तसेच एक शिक्षित मुलगी जर भविष्यात एक चांगली आई चांगली ना नागरिक आणि समाजाचा विकास योगदान करत असेल ना तर ती व्यक्ती खरंच बनू शकते.
आणि तो आता तो बो शॉक्य निघताय बेटी बचाव बेटी शिकवा नंतर शिक्षण मुलगी चे म्हणजे स्वतःचे कुटुंब नंतर मुलांनी तर दोन कुटुंब म्हणजे कुटुंबे उजळती नंतर मुलीच्या शिक्षन घ्या समाजाला प्रागतिक द्या आणि म्हणजे मुलांचे शिक्षण हा प्रत्येकाचा एक कण आहे. आणि म्हणजे समाजाची जबाबदारी आहे. चला प्रत्येक मुलीला शिकवण्याची जबाबदारी आहे.
बरोबर मुलींना आपण जर शिक्षणा आता मुली बाजा मुलगी शिकवा म्हणजे या संदेशाच्या उद्देश मुलीचे संरक्षण करणे. पण त्यांना चांगलं शिक्षण देणे हा पण आहे आणि मुलगी शिकली ना तर ती स्वतःचा पायावर खरं उभी राहू शकते. स्वतःच्या भविष्य ती घडू शकते आता शिक्षणामुळे मुलीमध्ये आत्मविश्वास वाढतो. हक्काबद्दल जागरूक होतात आणि त्यांना योग्य निर्णय पण घेण्यास सक्षम बनतात. तसेच एक शिक्षित मुलगी ज भविष्यात एक चांगली आई नागरीक बनली ना तर खरंच खरच म्हणजे खूप समाजाच्या म्हणजे योगदान देणारी व्यक्ती ती खरंच बनू शकते आणि मुलींना जर शिक्षण दिल्यामुळे बालविवाह, अंधश्रद्धा आणि भेदभाव म्हणजे यासारख्या सामाजिक समस्या त्या विरुद्ध लढण्याची ताकद पण त्यांना मिळते. कारण मुलींना केवळ शिक्षणच नाही तर सुरक्षित वातावरण चांगले आरोग्य आणि समानपण म्हणजे ह्या समान संधी पण मिळणे ह फार आवश्यक आहे.
अगदी बरोबर अरदेश समाजासाठी तर फायदेशीर असतात. शिक्षक महिला म्हणजे कुटुंबाचे आरोग्य ह मुलांचे शिक्षणाचे आणि हाती जग ना चांगली काळजी घेते ती मग समाजातला नंद श्रद्धा ठेवा आणि आशिष पणा कमी करण्यासाठी ही महत्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे मी देशाच्या विकासाला करते‌. ती मिळतीये.
हो कारण जर मुलीविरुद्ध होणाऱ्या जर हिंसाचाराला जर आणि भेदभाला विरोध केला म्हणजे केला पण पाहिजे आणि मुलींना आता जर आता मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान मागणूक दिली पाहिजे कारण अगदी म्हणजे खरं कारण की पालकांनी मुल मुलींना त्यांच आवडीचे शिक्षण आणि करिअर निवडण्याची पण संधी दिली पाहिजे. आता मुलींना डॉक्टर इंजिनियर शिक्षक पोलीस अधिकारी वैज्ञानिक किंवा उद्योजक होणारे स्वातंत्र्य पण मिळायला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तींना मुलीचा आदर पण केला पाहिजे आणि मुली विरुद्ध होणारी ्या हिंसाचाराला आणि भेदभाला खरच विरोध केला पाहिजे. मला तर असे वाटते की मुलगी शिकली ना तर संपूर्ण कुटुंब पुढे जाते आणि अनेक पिढ्यान पिढ्या म्हणजे भविष्य पण उज्वल होते.
अगदी बरोबर आहे म्हणजे मुलींच्या शिक्षणातील तर अडचण खूपच असतात की काही पाणी करी न सामाजिक रूपवरृद्धी नंतर लव लवकर लग्न नंतर शाळेच्या नंतर आणि जागृततेच्या म्हणजे अ भाव भावना तरी यामुळ मुलींचे शिक्षण म्हणजे अर्धवट राहते. आणि याच्यामध्ये अ अडचणीही दूरी करण्यासाठीही पालक शिक्षक तसं समाजात आणि शास्त्र यां यांनीही एकत्रित प्रयत्न केल करणे आवश्यक आहे.
बरोबर म्हणजे जरा म आता जरा आपण म्हणजे अ म्हणूनच आपण सर्वांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला पाहिजे गावोगावी आणि प्रत्येक याच्यामध्ये खरंच आपण हा संदेश पोहोचवला पाहिजे काय मुलगी ही जी नसून समाजाची शक्ती आहे आणि तिला संधी दिली ना तर ती कोणत्याही क्षेत्रात खरंच यश मिळू शकते आणि मिळवणारच अशी म्हणजे असं त्यांना वाटतं आणि आताच्या युगामध्ये ना बलात्कार वगैरे हे पण खूप चालू आहे मुलींना सुरक्षा नाहीये, मुलगी सुरक्षित पण नाही आहे. म्हणून मुलगीला म्हणजे बाहेर जाण्यापूर्वी ना म्हणजे तिला पण एक सुरक्षित पाहिजे. आणि अशा लोकांना तर खरंच म्हणजे यांना तर खरंच हे दिलं पाहिजे कारण की असे जे लोक असतात ना तर ते लोक लोकांमुळे मुलगी, मुलगी खरंच सुरक्षित नाही आहे तर बेटी अं ही ना म्हणजे मुलगी अ वाचे वाचवा मुलगी शिकवा हे खरंच ही खूपच प्रगती करते. आणि हे म्हणजे काही ना काही यश तर घडू घ म्हणजे घडवेलच. आणि म्हणून सर्वांनी मुलगी शिकवा हा संदेश खरंच घरापर्यंत पोहोचवला पाहिजे.
अगदी बरोबर आहे मी त म्हणजे तर तुम्हाला सांग सांगणार की हेशर मुंडी म्हणजी म्हजे स कुटुंब समवेत समाजात आणि विकास ही राष्ट्र आहे. आणि म्हणूनच प्रत्येक मुलीला म्हणजे शिक्षणाच्या हक्क मिळाला पाहिजे कला मध्ये मुलगी शि आणि देश घडवा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू या.
बरोबर कारण मुलींना सुरक्षित ठेवून त्यांना शिक्षण देऊन आणि त्यांना समान हक्क व सन्मान संधी देवो म्हणजे हे मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा मुलींचा सन्मान करा आणि आधीच देशात चा विकास घडवा हे तर आपण केलंच पाहिजे. खरंच कारण मुलींना केवळ शिक्षण नाही तर त्यांना खरंच सन्मानही दिला पाहिजे.
अगदी बरोबर. ह म्हणजे देशाच्या विकासाच योगदान म्हणजे किती आहे कि ज्या देशाला देशाच तील मुलींना सन्मान शिक्षणाची संधी मिळते त्या देशांचे सामाजिक आणि आर्थिक अस तर वेगाने वाचवु आणि शिष्याचा म्हणाल तर म्हणजे महिला डॉक्टर अभिन अभियंता नाहीतर शिक्षिका, वैज्ञानिक पोलीस अधिकारी, प्रशास्त्रीय अधिकारी योगदायीका अशा अनेक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करून देशाची प्रगती घडवा. घडवतात.
बरोबर कारण आजही- म्हणजे ना? म्हणजे आजही काही ठिकाणी मुलींना जन्मा आधीच गर्भात मारून टाकले जात- त्या म्हणजे यामुळे लिंग गुणवत्तात मोठी - तफावत निर्माण झालिए. म्हणजे ही वृत्ती थांबवण्यासाठी मुलगी वाचवा हा विचार खरंच अत्यंत फार महत्त्वाचा आहे. आणि ही केवळ एक नारा नस - सून एक सुदृढ आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्याचा मूळ मंत्र आहे. कारण आज मुलगी वाचणे आणि तिचा - शिक्षित- तर काळाची खरच गरज बनली आहे. कारण मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विषयावर ए ना- म्हणजे खूप सारे टॉपिकस आहेत. खूप सारी इन्फॉर्मेशन- आहे. सांगता येणार नाही एवढं आहे. पण एक वेळ जर मुलगा शिकला ना तर- एक व्यक्ती शिकते. पण एक मुलगी जर शिकली ना तर संपूर्ण कुटुंब शिकते. कारण मुलींना शिक्षणाचा अधिकार- मिळणे त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि शिक्षणामुळे मुलगी आर्थिकदृष्ट्या- सक्षम बनतात आणि आपल्या पायावर खरंच उभं राहतात. सावित्रीबाई फुले- यांनी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज वट वृक्ष झाले आहे. पण सर्वात सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी- कल्पना चावला म्हणजे यासारख्या अनेक स्त्रियांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन हे सिद्ध केलेय. की मुलगी कोणत्याही क्षेत्रात मुलापेक्षा कमी नाहीत. बरोबर. म्हणून मुलगी वाचवा - मुलगी शिकवा हा अभियान निभवला पाहिजे आणि घोषणा पण दिली पाहिजे.
अगदी बरोबर. म्हणजे आज काही हा म्हणजे भागात शिक्षणात - म्हणजे आर्थिक अडचणी येेतात. सामाजिक गैरसमज नंतर आणि इतर अडथळे आहेत. ही अडथळे दूर करण्यासाठी समाजाने जागृत होणे आव - आवश्यक आहे. प्रत्येकाला पालक- आणि मुलां मुलगा आणि मुलगी यांना समान संधी दिली पाहिजे.
हो. कारण मुलगी खरंच सृजननाची देवता आहे. म्हणजे मुलगी शिवाय सृष्टीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. तर आपण मुलींना जर वाचवले ना- नी सन्मानाने शिकवले तरच आपला देश अधिक वेगाने प्रगती करू शकेल. म्हणून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि मुलगी पुढे जाऊ द्या- हा संकल्प प्रत्येकाने पूर्ण केलाच पाहिजे. आणि मुली- च्या सक्षमीकरणाशिवाय म्हणजे शिक्षणाच्या महत्त्वाशिवाय खरंच- आपण पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या जवळ बोलून- म्हणजे आपली चर्चा खूप मस्त झाली. ठीक आहे. परत भेटूया धन्यवाद.